काय करायलाय
काय चहा पिलंय बघ बसलय आता तू काय करायला
एवढ्या लवकर तेवढ्या लवकर चहा पिलाय
चार ला चा लागतोय
मग तेच म्हण एवढ्या लवकर म्हणजे अजून चार वाजले आता तेवढ्या लवकरच आहे चहा भारी आहे
अगं सवय ग कामावर आमच्या चार वाजता चहा येतोय मगरे असलं तरी पण त्या चारला चहा पिला की जरा बरं वाटतंय ना म्हणून चारला चहा केलो सवय लागल्या ना अजून प्रत्येकाच्या मूड वर असते ना पोरा पोरांना शक्यतो देत नाही तर घर असल्यावर करतेय कधीतरी
हा पोरं काय करायलात
पोरं धिंगाणा घालतात आणि काय करतात सुट्टी म्हटल्यावर त्यांना काय बोलायचच नाही
मी पण बसलोय जरा झोपलेलो आता उठलोय सकाळी लवकर उठायला लागते ते पाणी वाल्यांचं कडू थोड्याच सोडलाय नव
अग बाई.
हो नाही आठ दिवस पाणी आलं नाही मागच्या सोमवारी पाणी आल तर बघा सांगतो बरोबर मागच्या सोमवारी. पण आज बरोबर आठ दिवस होतात कि नाही सांगा. पाणीवाल्याला पण कळत नाही सोडायला.
पावसाळा पण अजून व्यायानं चालू होणार आहे त्यामुळ पण पाव पाण्याचा त्रासच होणार आहे.
पाणी नाही सगळं भर नाही बरोबर आहे पण कसं आहे मा पानने जर सर तर कसं व्हायचं कुणाच्यातन आणणार आहे सांगा बरं तुम्ही
होय तर आता पाण्याची टंचायच यायची तर म्हणायला आलंत व आमच्या इकडें पण काय होते कास हो ते काय माहित.
आमच्याकडे पाण्याची टंचाई झालीच. सांगालय आठ दिवसां सोडणार आहे आठ दिवसां सोडल्यानंतर मग कसं होते कुठ पण टामिंगला सोडायला लागलाय. काल रात्री बारा वाजेपरण जागलो का पाणी सोडण म्हण परत म्हणला नाही आतला सोडत उद्या सकाळी झोपूत्या वय आ त्या सकाळी आणि त्या त्यात आणि सकाळी ग्राउंडला जायचं असतंय.
हम् हम्. हा काय बघ पाण्यान लई वन ते तरी आत्ता बरं आहे म्हणाच चार चार दिवसना वेळेवर सोडलंय. कारण गेल्या वर्षी पाऊस पण चांगला झालाय तर ह्या वर्षी असं पावसान दमवल्यावर काय का आठ आठ दिवस पाणी साठवून साठवून तर केवढं साठवायचं केवढं ठेवायचं. तेवढं काय करायचं. डोक्याला तापच आहे या पाण्याचा एक. पाणी आलंय पाणी संप आप घरात तर काही शांत वाटत नाही नुसतं रखरखरख वाटते.
प्रकरक म्हणजे आपल्याला काय कमी पाणी लागतंय सांगा बरं.
होय पाणी तर खूप लागतंय कशाला पाणी लागत नाही. अडकाने आणि पोराने वते आणि बदा बदा वतताना सांग वतू नका वतू नका. कपडे भांडी स्वयंपाक हे ते हायचं. ते थोडा हवे
नाहीच की.
आमच्या इकडे पण आता आजचा चौथा दिवस आहे बघा अजून आजला नाही पाणी. तस कस होते काय नाही आमची वरची टाकी पण लई मुटठी नाहीये. पाचव्या दिवशी म्हणलं की टाकीतलं पाणी संपतय आणि
सगळे घरात असली पाणी लागते हो त समजा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण
सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाण्याचाच वापर आहे. कपडे धुवायला लागते, भांडे घसायला लागते, स्वयंपाकला लागतेय, हातपाय धुवायला लागतेय. ार वागत नाही हगाय मतग तिकतच वाटतात अज वरचे टाकी लई सपत्या ग टाकी तर पाणी पोर बदा, बदा, बदा नळ चालूच त्यांच्या लक्षातच येण्याना दिला. नदीला हाय का घरात आहे तेच कळत नाही.
होचके.
घरातल्या पाण्यात पाणी खरं जपून वापरायलाच पाहिजे सांगून सांगून सगळ्यांना दमून काय खरंय सुरुवात आपल्यापासूनच व्हायला पाहिजे.
आपल्यापासूनच व्हायला पाहिजे म्हणून ते पण पाणी काय लागणार की कुठं वापरायचं कमी कुठं वापराचंय सांगा स जास्त लागते कपड्यांना तर लागत कपडे असे ठेवून चालते त आठ आठ दिवस भांडे हायतच. स्वयंपाकाला बी लागते नाही नाही मला तरी दोन हा्ड तर लागतातच दिवसात पाणी स्वयंपाक बला
होय
दोन हंड तर लागतातच एका हज्यामध्ये होते
चार माणसांच्या घरात आणि पाणी तेन जास्तच लागते. थोडं लागत आता आता पाणी दमवणारच आहे कारण आता पाऊस पण नाही, आणि पाणी पाण्याचे पातळी आता या उनानं कधी सुट्या आणि मुरते सगळं बाशपी भूवन कमी होत आणि त्यामुळं पाण्याची टंचाई आता आता आत्ता नाही जाणवायची पुढच्या महिन्यापासून जाणव तर पाऊस नाहीच पडला तर, पाऊस पडला तर मग काही जाणवायच नाही. पडायला पाहिजे बाय पाऊस नुसत आबाळ येत आणि कुठे पाऊस जातो
आता खर तर पाऊस चालू व्हायला पाहिजे होता आता पंधरा आता खर सांगू आमच्या टामिंगला तर शाळेत असताना पंधरा जून नंतर पाऊस चालू व्हायचा शाळा चालू व्हायची. डड पाऊस पडायचा. आता पाऊस लय कमी आलं होयच की दो लय पाऊस
होय पाऊस कपडे वाळत नाहीत काय होत नाही काय नाही पाऊस पडत असतोय आणि आता, काय मोठं धुनं काढलं तरी वाळलं एवढं एवढा उ खडकन आहे मे महिन्यासारखं झालंय काय वाट घटना झालंय घऊन चालय ते
आमच्याकडे तर सांग पाऊस पडला की शाळा बुडायची आम् शाळेत असताना आम्हाला सुट्ट्या मिळायच्या लय भारी असायच ते,
आम आम्ही तर टेकडावर येते ना, इकड किती जर पाऊस आला महा पूर आला तरी पण आमच्या इकड सुट्ट्या पडत नाहीत. तुमच बर पाणी येत नाय इकडं,
शाळेला सुट्टीमध्ये कसवायचं आमच्या शाळा अशी खाली होती आणि लई पाणी स्वचायच शेजारी राहणं वगैरे होते. दो
हम्म!
प्रायव्ट शाळा म्हणजे एक प्रतिष्ठित गाव कर त्यांनी वारल्यानंतर त्यांच्या नावाखाली ती गाव शाळा बनवलेली आहे.
अ्छा
त्यामुळं कस त राहनात होते त्यांच्या जागेतच बांधले ना ते त्यांच रानात आल्यामुळे ते पाऊस पडला की झाल बुडायचंच बुडायचं बुडायचं म्हणजे गुढग्याएव्हढ पाणी व्हायचं आणि लहान लहान पोरू नाचली की सगळं खराबग सगळ्यांना सरसकड सुट्ट्या
होय! तसंच असतय पावसाळ्यात तसंच असतय, हम्म काही काय शाळा असतच असा पाण्या पाणी ज्या ठिकाणी साठतय किंवा, नदी असत्या अशा ठिकाणच्या मुलांना शाळेला सुट्ट्याल्याशिवाय पर्यायच नाही कारण पावसाच्या पाण्यात त्याचा अंदाजच नाही केवढा पाऊस येईल, केवढं पाणी येईल, किती वाहून जातील आणि पावसात, पण खूप नुकसान होते. एवढे माणसांचे घरते पाण्याखाली जातात ते आणि असं सिटी लेव्हलला तर सगळं गटरीचं पाणी माणसांच्या घरात जातं नदीचं गेलं तर काय वेगळा विषय होत नदी आला म्हण ते तर काय काय ठिकाणी आता गटरीचं पाणी घरात बसत
हा नदीचं पाणी आलं तर कसं एवढे घाण नसते आ माती असते फक्त गटररीच्या पाण्यामध्ये किती घाण असे सांगा पर ते काढायचं कसं घरातलं परत
म्हणजे काढल्याशिवाय राहायला मग येणार कसं तेवढं गटरीचं पाणी घुसतेय घरातन तेवढं घरात घुसतंय तेवढं पाऊस कमी आला की तेवढं पुसून काढायचं तेवढं स्वच्छ करायचं
हो
मोठ्या मोठ्या गटर येते तिथलं पाणी काय होते गटर भरून बाहेरच पडते. आमच्या इतर आमच्या शेजारी पण तसच होतय की असं पाऊस पडला की असं वरंगळ आहे म्हणजे वरून पाणी सगळं चडाव न खालीच येते. खाली आलं की पुढं जे घर आहेत का नाही ते अशी उंचावर नाही पहिल्याचे घर आहेत ते खाली ते अजुन डबरातच आहेत वरच्या टेकडावरून पाणी आलं की खालीबरात घरात पाणीघुसत. त्या माणसाने काय करायचं पावसाला म्हणलं की काय सगळं त्यांचं सामान निेहमेला जास्त खाली पाण्याखालीच असते एकेकांचं तर पूर्ण बेड असं घरात आतलं घरातले बेड त्यास हच्या खाली जातं पलंग खाटा पाण्याखालीच असत होय त्याच्यावर सामान ठेवतत कार काय वेयात जास्त मोठा पाऊस असला की ते पण सामान दिसते.
हो इलेक्ट्रिकल बिजले क खराबच की हे बाकीच आपलं नॉर्मल भिजले तर आपण वाढवू शकतोय का नाही सांगा पण इलेक्ट्रिकल बिजलं फ्रीज म्हणा टीव्ही म्हणा मशीन वगैरे असली शिलायची ती म्हणा ती भिजल्यानंतर काय करायचं झालं खराबच की सगळं एक वार वापरच आहे तथत पाणी गेल्यावर
काहीच येत नाही वापरायला सगळे वाटच लागते लागून करतेस काय
आ
वाट लागून करायचं काय त्या माणसांना राहायला जागाच नाही. अशा वेळी नदी का काटे ज्या गावाचं म्हणजे हे गटरीच झालं खर नदीच्या काठीे गाव असतात का नाही त्यांना कस पाणी जास्त आलं तर त्यांना इशारा करत्यात इशारा करत्यात, आणि त्यांना ते गावं असे दुसऱ्या शाळेतनी किंवा अस सुरक्षित ठिकाणी असं हलवत्यात ना एक वर्षी तरी असं झालं होतं बघ कि एवढा महापूर आलेला. आलमटी धरणाचे दरवाजे खोलून सुद्धा इकड पाठीमागं पाणी भरपूर लं होत. आणि सांगली जरी पूर्ण पाण्याखाली होती. कोल्हापूर जिल्हा. कोल्हापुरात तर पाणीच पाणी झालेलं. एवढं तिथं तर महापौर कसला भयानक तीन वर्षाच्या पाठीमाग पाऊस झाला होता. तीन चार वर्षाच्या पाठी मग अस. हा. तस झालं होतं.
स्विच टाईम एवढ पाणी कि बायकांना असे, कपडे सुद्धा नव्हते सगळे गेलते पाण्याखाली सगळं
एक बऱ्यापैकी माणसं बघा. त्यांची च्या गावाकड चांगलं झालंय, त्यांनी आणून साड्या वगैरे वाटल्या. बायकांना धान्य वगैरे काही काय दिलत की भरपूर
होय. आम्ही पण तथून सगळ्याला कपडे दिलेली. ते आमच्या गल्लीतल्या बायकांनी मिळून सगळ्यांनी असं चांगल्या, चांगल्या साड्या वगैरे दिल्या होत्या. आणिह धान्य दिलं होतं. लहान मुलांना कपडे, श्वेटर पैसे वगैरे पाठवलेला आम्ही, असं पूर्ण गल्लीतल्या आणि ग्रुप ग्रुप करून थोड थोडं पैसे प्रत्येक इच्छे न असं एकत्र करून मग, ते दिलं होतं की. महापुरात ग्रस्त झालेलं. आणि ते होडीत न जाताना ते पण बायका बाई पाण्यात रस्त्याला पाणी साठलेलं, त्यात ना होड्या केल्यात त्या होडीत ना बायका मा होडी पलटी होउन माणसं मेल्यात. तेव्हा तर केवढं नुकसान मग आ तर ते टी व्ही बघताना नको नको झालं होत. होय. एवढं त्या माणसांना त्रास, त्या पाऊस म्हणायचा तो. आणि आता पाऊस पाऊस करायला लावलोय, तर अजून पाऊस येई ना. पडावा तर थोडा ज तेवढा जेमतेमत माणसांना काही त्रास नसो, राण्यांना नको, पक्ष असा तर पडतोय? पडला म्हणजे एवढा पडतोय की सगळ धुूनच घेऊन जात आणि नाही म्हणजे असा नाही की पाक सगळ वाळवूनच मग त्या पावसासाठी तसायला पाहिजे माणूस
दुईष काळ पडतेय का काय कोणाष्ट वाटायला लागले आता
होय सच झालंय अजिबातच पावसाची नाही नुसतं ढग आहे बघ कुठं कुठं कुठं कुठं काळा काळा ढग दिसते पाऊस पडेल असं काही वाटत नाही फ पाऊस पडेल असं काय ते चिन्हच नाहीय
सकाळपासून आभाळ होता आम्हाला वाटलेला जरा इकडं पडेल पण काय नाही ऊन येते परत जातय आभाळे आले असच चाललेय सकाळपासून
असंच चालय आणि असंच घडते काय करायचंय येईल तर बा येईल पाऊस म्हणायचा नाही तर शांत निसर्गाच्या फोटो कुणाचं काही चालत नाही हो पडेल तवा पडेल म्हणायचं त्याची वाट बघत बसण्याशिवाय काही पर्याय नाही देव निसर्ग कवाब किती जे खडकून पाडेल ते त्यांच्या हातात आहे ते काय आपल्या हातात नाही हा पाऊस जेवढा पडायचा तेवढाच पडेल जेवढा ऊन पडायच तेवढ पडेल तर जेवढा कडक उन्हाळा पडलाय ना त्यामुळे असं वाटतंय की पावसाळा पण तेवढा कडक पडेल होईल भरपूर पाऊस प काय सांगावं आपला फक्त अंदाज असतो नाहीच पडला तर
आपल्या हातात नाही नवते
नाही निसर्गाच्याच क हातात निसर्गिक आहे त्याची कावा इच्छा होलतावा नुसत आता ढगाकडे बघत बसल्यात शेतकरी शेतकऱ्यांनांतर केवढं त्यांच तरी सगळं शेतीवर चालतंय शेतीवर आपण जपतोय ते शेतात पिकलं तर आपल्याला नाही पिकलं तर काय मिळणार आहे सांग एवढी महागा आहे अजून ावी विक विकतानून खाणाऱ्यांना कसं नाहीयचं सांग इकडं तर माल कामगारांचा पगार वाढवत नाहीत शेतकऱ्याला पैसा मिळत नाही निसर्ग तर असा साध्य देत नाही मका या या गोष्टी घडायच्या व्यवस्थित. पहिला पैसा